बोला सर खूप आहे काही नाही बसलेलो बसलेलो मी
आ जेवण आहे घरी
झालंय जेवण वगैरेच
हम् अच्छा आमचं झालंय कुठे राहतो झालंय आमचं कुठे राहतो तुम्ही
आम्ही नाशिकमध्ये उगावला राहतो तुम्ही
आम्ही
अच्छा अच्छा जवळ तेच म्हणजे
काय करता काय तुम्ही
करतो काही नाही आता कॉलेज स्टुडंट
अच्छा कशावर कशावरती काय करता कॉलेजमध्ये
काय काय कॉलेजमध्ये सायन्स करतो आता बारावी पास आउट झालोय हो हा ऐटी थ्री पसेंटेज तो
वाव जिनेस चांगले पर्सेंटेज होते तुम्हाला आता काय करायचंय सीईटी वगैरे काही
हो सिटी वगैरे दिली ना
कश कोणता भिड घेत ऍडमिशन
आणि इंजिनियरिंग फीलल्ड ला या्यायचं चालू आहे अं बघतो ना आता मेकॅनिकल वगैरे हो
सी आय टी चा रिझल्ट लागला आय थिंक ना किती होईल तुला
मला पी सी ओ ल नाईंटी पर्सेंटेज् आहे
पी सी एम ला का
हो.
चांगले लागे ना ऍडमिशन ए आय वगैरेला बघा ना?
ए आय वगैरे बघू का?
हम्.
बरं ठीक करतो विचार मी त्याच्यावर. ए या ला घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. पण जर का जॉबलेस हुन जॉब नाही भेटली तर आपल्याला घरी काय करता येणार आहे?
अच्छा तुमच मेकॅनिकल म फील्डमध्ये जॉब नाही ना आता एवढे.
हो का?
हम्म.
त्याच्यात नाही का जॉब एवढे?
मेकॅनिकल फिल्डमध्ये आता भरपूर आहे अशी इंजिनिअर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण ज्यांची जॉब नाहीय.
अच्छा इलेक्ट्रिक वगैरेला इलेक्ट्रिकला हाय? का जॉब?
हा त्यांना थोडंफार आहे पण माझं काय म्हणणं एआयला जर घेतलं तर तुम्हाला ए आय मेंटेनन्स मध्ये नाही तरर डेव्हलपमेंट मध्ये जॉब भेटेल शंभर टक्के.
हो का? नी त्याची फीस तेवढी. तगडी असन ना?
नाही नाही जर तुम्ही मेरिट मध्ये लागले तर चांगले मार्क भेटतील.
अच्छा आणि तरी हे ए आय ला तरी आपल्याला पंच्याण्वच्या वरस लागत राहते जशी.
नाही माचल.
त्योतो फोर राऊंड ला लागत्या. काहीची पंच्यानौ असली तर नाही तर नाही असं ऐकलंय मी. आणि हे ए आय म्हटलं तर टॉ आ?
फॉर्म भरून द्यायचा.
जर सध्य्या मी आत्ता फॉर्म भरला असा ए आय चा. आणि ज पहिल्या राऊंड मध्ये. नाही लागल मलक के के वाघ वगैर अस कॉलेज. त नंतर आप मेकॅनिकल ला नंतर फॉर्म भरू शकतो कां असं?
वन टाइम दोन्ही भरू शकतो तुम्ही मेकॅनिकलला पण आणि ए आय ला पण.
अस असं पण असत का? आणि जर की ए आय ला लागेल मेकॅनिकल लागलं मग आपली इच्छा ना
हा तुमची इच्छा चॉईस, तुम्हाला जर सपोज वाटलं ए आय ला घ्यायचं ए आय ला घेऊन टाका नाही. तरर मग मेकॅनिकलला
अच्छा अच्छा इ माहित नव्हतं मला. मला वाटलं वन टाइम वनच फर्म असतं.
कुठल्या कॉलेजला अप्लाय केलाय तुम्ही?
मी अजून आपल्या अजून कॅपराऊंड चालू नाही झालो. पंचवीस तारखेपासून कॅपराऊंड चालू होणारे.
अच्छा.
अच्छा हो.
म्हणजे आम्ही मी बघितले काही ठिकाणी कॉलेज चाल जे कोर्स होत म्हणजे बीसीएस वगैरे तिथे
हो हो नाही ते आपलं ऍडमिशन कसे ते असे जाईल गॅरंटी नाही बस सी. इ. टी. का मी जास्त रास्त वगैरे असं बर घेऊन टाकलेली तेन.
हा तेच कारण मी मध्ये बघितले त्यात म्हणजे काय ऍडमिशन चालेत. माझ्याकडेच फॉर्म भरायला आले होते.
हो का भरपूर अशी झाली. ह पंधरा का आपले काय ना होय. वगैरे न विचारती आपली माहिती वगैरे न सांगाची या.
ओके ठीक आहे.
टास्क के हेे येत्यात.
ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.
हो.
अच्छा ओके ओके ओके ठीक आहे.
काय तुमचे तुम्ही काय तुम्ही काय करता म्हणजे.
माझा कॉलेज चालूय सध्या मी कंम्प्युटर सायंन्स करतोय.
अच्छा अच्छा. किती सिटी ला किती होते तुम्हाला?
मला सेवटी सी. ई. टी. ला सेवंटी नईन होते.
अच्छा चांगली. नाही तुम्ही किती कितीव्या इयर मध्ये तरी.
मी आता थर्ड इयरला आहे.
थर्ड इयरला आहे का?
हम्म.
सांगितले ना का सां जनी तुला त्या मगे सांगितलं होता हात नाही नाही हा मावासभाऊ त्याला मग विचारले होत पण मावसभाऊ काय करतस तू हो सर बोला. म्हणजे हो हो तर करा येत हो तुम्ही बोलत ना म्हण म्हटलं सर बोला असं.
हो आता तुमचा कॉल चालु तुम्ही तिकडे बॅकग्राऊंड बोलत होत आय थिंक कोणी असेल तुमच्याबरोबर.
हो चुलत भाऊ आहे.
हा अच्छा कोठ क म
मी आता घरा शेजारी आवले माझे घरा मागे बस ललो ए पर परा तो विचारितो आता काय कोणासोबत बोल त्या असं
अच्छा
मी त्या त्याला बी काय ॲप डाउनलोड करायला लावली पण एशी स्कॅमच हे झालं ता बघा झोपडया म्हणून एक स्कॅम झाला तर बघा मग तो त्याला घाबरून तो त्याला घाबरतो आता हा स्कॅम नको व्हायला म्हटलं नाही याला सरकार सरकारी प इला कायच काॅमावायचा विषय नाही या
त्याला इंट्रोड्यूस करून द्या मी प्लेस््टोरची म म्हणजे प्लेस्टोर चीऍप आहे त्यात
हो त्याला ते सांगितलं हो त्याला तेच सांगितलं ह प्ले सटोर व उपलब्ध आहे ॲप
आणि यात तुम्हाला डिपॉझिट वगैरे भरायची गरज नाही
हो सर ऐक ना माझे टास्क आहे नाे कॉलिंगचे अजून
नाही मी मला आत्ता मग शिकवलं पाच टचका म पाच कॉलता रच
खेती पण मा लावत ना टस्काले नाही
नाही मला मला आत्ताच एक फ्रेंड नुसार माहिती मिळा दची
अच्छा तुम्हाला लगेच टास्क घेऊन गेले का
मी परवा दिवशी ऍप लॉग इन केलेलं होत कालच्या दिवसभरती व्हेरीिफिकेशन घेतलं माझं
हा अ ते सर् ग गुगल फोम काय आहे नमकं काय असतं गुगल फोर्म
एक गुगल फॉर्म भरायचे असतात दोन फॉर्म त्यानंतर टास्क घेत
त्याच्यानंतर ट कतो का सर मी तो गुगल फॉर्म भरलेला नाही ते कसं का मिळेल मला
ठीक आहे लिंक लिंक करू भेटेल तुम्हाला त्याची फॉमची तुम्ही त्याच्या सिनियरची कॉन्टॅक्ट करा तुम्ही
हा सर सिनियर कॉन्टॅक्टच मिळत नाही तुमचे कोण भेटू शकते कावी
ठीक आहे मी प्रोवइड करतो तुमसाठी
ठीक आहे सर काय अजून कायसधी अ घरीश ते वगैरे काय
नाही शेती करची शेती करत
तर आवाज क्लिअर येत नाही. एका ठिकाणी उभे रावा.
करेक्ट. घरचे तसेच हा.. येतोय का आता?
येका ठिकाणी उभे राहा.
आता येतोय का आवाज?
घरी शेती वगैरे काय?
मिरचीन ते लावलेलेये.
अच्छा.. काही साईड बिझनेस वगैरे? असल काही वगैरे अस? शेती वगैरेला काही जोड?
नाही काहीच नाही? त्यात म्हणजे.. असंच चालतं नॉर्मली काहीतरी.
अच्छा.. अच्छा तुम्हा.. तुमचे तुलते वगैरे? काही जॉब वगैरे करता.. का?
ह.. काका जॉब करता?
अच्छा म्हणजे.. पप्पाच शेती बघता अस?
हम्म..
अच्छा घरी किती जणय तुम्ही तरी अंदाजे?
भाऊये मला एक छोटा.
अच्छा छोटा भाऊ
हम्म
अच्छा अजून काही?
काहीच नाही बाकी? रिलॅक्स निवांत एकदम
हा तुम्ही कॉलेजला कसे रूट करताय म्हणजे तिकडे हॉस्टेल वगैरे राहताय?
नाही अप डाऊन करतोय करतोय
अच्छा काय असं साईड जॉब वगैरे करता का नाही?
आताच आमच एक म्हणजे आम्ही फ्रेंड्स मिळून एक कॉन्ट्रॅक्ट घेतले एम. एस. सी. बी च ते चालूये आमच.
अच्छा अच्छा ठीके बरय कुठ तरी लागलेल? पाहिजेच.
नाही नाही असच सुट्टया होत्या म्हटलं एक-दोन महिने तेवढंच खिशात काहीतरी पैसे
हो म खिसा तसा रिकामा नसेल तुमचा?
नाही हाय रिकामा खूप रिकामा पैशाची खूप कमतरताये आमच्याकडे.
हो बरं बाकी काही जेवण वगैरे झाल? अच्छा तुम्हाला काय नेमक जेवणात काय आवडयं
जेवनातं कायम नन वेज इतरे वेळी.
अच्छा नॉन वेज खाता. ठीक आहे. बर सर थँकू धन्यवाद तुमच्यासोबत बोलून चांगलं वाटलं आपली दहा मिनटं झालेली.
ठीक हे, ठीक हे, धन्यवाद.
ठीक आहे.